हो हो माझा आवाज यतोय हॅलो हॅलो मज आवाज येतोय काही नाही मला थोडस तुझ्याबद्दल ट्रॅवल डिस्कस करायचं होतं
हा बोल ना
हा आहे का तुझ्याकडे दहा मिनिट टाईम
हो आहे आहे बोल ना बोल
अऍक्चुली मी लास्ट टाइम गोव्याला गेले होते अ विथ माय फ्रेंड्स सो तर त्याक एक एक्सपिरियनस तुला शेअर करायचा होता
हो हो सांग ना
हो मग मी करते मग देन तुला कसं वाटलं मग बाकी तू कुठे गेली होतीस का हे तुम्हाला सांग
हो हो चालेल चालेल
अ आम्ही गोव्याला म्हणजे गेलो होतो फ्रेंड्स होते आम्ही सात आठ जण होतो मग की आम्ही रेंट न म्हणजे घेतलेली गाडी अ कारने गेलो मग ते मग फर्स्टली आम्ही जाताना पहिला आंबाघाट वगैरे ट्रॅव्हल वगैरे केलं ज म त्यानंतर आम्ही गणपतीपुळे मध्ये गेलो मग गणपती. मध्ये गेल्यानंतर आम्ही तिथे स्टे केला मग स्टे केल्यानंतर आम्ही रात्री अ बाहेर लंच सॉरी डिनर वगैरे केला आणि दन मग आम्ही रेस्ट केली. मग त्यानंतर सकाळी उठून आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि मग बाप्पाच्या दर्शनाला गेलो मग ज्यावेळी आम्ही बाप्पाच्या दर्शनाला गेलो ना तिथे त्यावेळी खूप गर्दी होती कारण आम्ही वकेंडच्या टाइमला गेलो होतो ना. मे मध्ये वगैरे तर तिथे खूप गर्दी होती मग गर्दी असते. त्यामुळे आम्हाला रांगेत खूप लेट झाला. तसच आम्ही कस तरी. घलं बट दर्शन घेतल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं म्हणजे फ्रेश वाटलं. माइंड वगैरे. ते सगळं अस म्हणजे खूप छान वाटलं मग दर्शन वगैरे घेतलं. मग मुलींना आवडतच. फोटोज वगैरे घेण्याची वगैरे हे ये ह फोटो वगैरे घेतले आम्ही फोटो वगैरे घेतल्यानंतर मग बाहेर घेऊन तिथं जे ऍक्टिव्हिटीज असतात ना ऑटक ऍक्टिव्हिटीजु हे दे बलाबला सगळं काहीतरी काहीतरी. मग ते सगळं आम्ही एन्जॉय वगैरे केला एन्जॉय केल्यानंतर मग आम्ही थोडस म्हणजे लंच वगैरे केला लंच केल्यानंतर मग आम्ही गोव्याला निघालो गोव्याला आम्ही अ सहा वाजेपर्यंत पोहोचल हॅलो हॅलो हा त्याच्या टाइम पर्यंत आम्ही तिथे पोहच येतोय का आवाज हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
गते
हॅलो माझा आवाज येतोय का हॅलो हॅलो हॅलो हा आवाज येतोय ना हा कट करू नको फक्त ऐक हा ठीक आहे पण आम्ही गोव्याला वगैरे गेलो मग आम्ही सनसेटच्या टाईमला गेलो होतो सनट आम्हाला बघायला मिळाला मग तिथ विध म्हणजे परदेश फॉरेन मधून वगैरे आले लोक होते त्यांना बघ थोडस म्हणजे वेगळं वाट क्युरसिटी वाटली त्यांच्याबद्दल हे ते मग गोवा म्हंटले की माहितच आहे तुला एन्जॉय अड ऑल मु ह
गोव्यामध्ये कस टुरिस्ट असल्यामुं थोडं पहिलं पहिलं आपल्याला अनकम्फर्टेल की
बरोबर आपल्याला अनकमफर्टेबल त्यानंतर त्यातंतर आप आपल्याला वाटतं म्हणजे आपण कम्फर्टेबल होतो. आणि एन्जॉय करतो तिथले पॉइंट्स अँड ऑल मग आम्ही फर्स्टली बागा बीच बघित मग अ वेगवेगळे बीचेस वगैरे बघित ले एन्जॉय केला हे ते सगळ अस फ्रेंड सगळ आम्ही एन्जॉय वगैरे केला आणिन मग आम्ही रिटर्न आलो! बट कस झालं आम्ही नियोजन वगैरे व्यवस्थित व्यवस्थित काय केलं नव्हत सो आम्हास्नी! खूप त्रास झाला ट्रॅव्हिंग मध्ये वगैरे हे ते आम्ही खूप संपलेलो थकवा अँड ऑल असं होत! म्हणजे बघ ना, अस सगळे लोक म्हणतात गणपतीपुळी म्हणजे कोकण साईडला तुम्ही गेला मग तो कोकण साईड ला, गेल्यानंतर तिथले मासे मारी म्हणजे! मासे सॉरी आणि देन आंबा आणि काजू वगैर हे फेमस याचा आनंद आम्हाला म्हणजे घेताच आला नाही! कारण आमचं काही नियोजन नव्हतं हे नव्हतं म्हणजे ट्रॅव्हलिंग करताना नियोजन देखील तितकच इम्पॉर्टंट असत! होय ना?
हो हो बरोबर आहे सगळं प्री प्लॅन करूनच
बाकी मग अजून तू कुठे केलेली तुला काय गोव्याबद्दल, गणपतीपुळे बद्दल काय माहित आहे का?
मी तर अजून कधीच गेले नाही गणपतीपुळ्याला नाही किंवा गोव्याला नाही पण! हा आम्ही म्हणजे आम्ही नाशिकला राहतो तर आमम्हाला नाशिकच माहिती आहे थोडफार पहिला आम्ही नाशिकला राहतो. ना तर मला त आपलं थोडं फार माहिती आहे की ना शिक मध्ये ना एक फेमस गड आहे हरिहर गड म्हणून आहे. हरिहर! फोर्ट तर हा तो खूप असं म्हणजे निसर्गरम्य आहे खूप दि असं सुंदर आहे जेवढा तो डेंजर आहे! तेवढाच तो सुंदर सुद्धा आहे लोक फार म्हणजे ट्रेकिंगला येतात लोक तिथं खरं तिथं तीन स्टेजेस आहेत त्या तीन स्टेजेस मोजकेच लोक पार करू शकतात कारण की खूप असं म्हणजे तिथं सेफ्टी वगैरेच थोड इश्यू आहे. वरती जाण्यासाठी! पहिल्या स्टेजला तेवढी सेफ्टी आहे परत सेकंड स्टेजला काय सेफ्टी नाही थर्डला काय सेफ्टी नाही तर तुम्ही फर्स्ट स्टेज पर्यंत गेला की तुम्हाला फक्त नॉर्मल नॉर्मल ट्रेकिंग करावी लागते! कि हावावा चढाई चढाई पण त्याच्यानंतर जी सेकंड स्टेज आहे तिथं थोडं घसराळी म्हणजे पायऱ्या थोड्या घसराळी आहेत परत थर्ड स्टेजला पूर्णच असं रिस्क आहे पूर्ण कि हा काय असेल ते तुमच्या रिस्क वर तुम्ही जाऊ शकताय.
हा म्हणजे तू कधी जाऊन आली का तिथे?
हा आम्ही फक्त गेलते पण आम्ही फक्त फर्स्ट स्टेजलाच तेवढंच धबधबा बघाण्यासाठी बाकी सेकंड थर्डला काय अजूनपर्यंत जमलं नाही. आणि भीती वाटल्यामुळे
मग तुझी जाण्यायची इच्छा वगैरे काही?
म्हणजे सेकंड स्टेज पार करायची इच्छा आहे कारण की तिथून ना एकदम सुंदर असं वातावरण आहे आणि असं आपल्याला वाटत आपण असं धुक बिक असं चिरून मस्तपैकी वर गेलोय आणि तिथून धबधबा पण खूप सुंदर दिसतो अस सुरेख दिसतो अस त्याच्याबरोबर आपण खालीच जातो ना धबधब्याच्या बरोबर
होय बरोबर
म्हणून मला तिथं सेकंड स्टेजला जायचं आहे! पण सेकंड स्टेजला जायला तेवढी रिस्क पण आहे काय जर असेल तर ते आपल्या ओन रिस्कवर काय झालं तुम्हाला दुखापत झाली किंवा तुम्ही घसरला तुमचा पाय तुम्ही पडला तर ते तुमच्या ओन रिस्कवर आणि खाली काही सपोर्ट ला काय नाहीच न ग आजूबाजू
होय- होय मी बघितलय ते रीलमध्ये वगैरे- म्हणजे युटूब- वगैरे सगळे लोकं सांगतात-
ते म्हणूनच. नाही पहिला स्टेज- तेवढं पार करायचं न गप बसायचं.
हा भीती पण आहे.
आं?
त्यामुळे मला पण ते बघावं की वृत्ती मनामध्ये निर्माण होत आहे अलीकड. तेच मी बघेन एकदा म्हण- मला जर जमलं वगैरे तर मी ट्राय करेन जसं की मी आता तुला गोवा बद्दल सांगितलं, तर तू गोव्या
हो.
हो -मी ट्राय करेन गोवा म्हणजे गोवा इथून जवळच आहे. कोल्हापूर रोडला धरलं ना- तर इथून तीन चार तासाचा रस्ता आहे फक्त गोव्याचा. हारीे गप रे. आयुश मुर्ख आहेस का? कॉल चालू आहे तोड बंद अह हो हो.
मी म्हणजे, करून म्हणजे येऊ शकतो म्हणजे